माझं काय झालं काही नाही बा आताच जेवण वगैरे झालं.
हा ओके.
तुमचं काय चालू आहे.
काही नाही त्या मगर झालं आता पाणी भरलं.
हाओके हा ना आता कामच लागलेलं आहे आपल्याला
तुम्ही काय काम करत असता.
मी काय काहीच नाही म्हणजे घरचेच कामं करत असते माझ स्वतःचे ब्लाऊजे होत असते.
हो का?
हा तुम्ही काय करता.
मी ब्लाऊजच शेवते स्वतःचे
हा घ बाहेरची होत नाहीत ना तई माझा मुलगा सध्या लहान आहे ना.
होा ना शाळेत जात सिल्की एकदम लहान आहे.
नाही नाही याच वर्षी त्याला नर्सरीला टाक.
हो काे.
हा आता दोन, तीन दिवस झाले जात आहे.
हम्म हम्.
हम्म.
कोणे गावले दि वरती
हा हिवर खेळला सेंट पॉलमध्येध्ये
हो कायच.
तिकडे जास्त तिकडेचच आहेत जास्त मुलं.
हो तिकडेच आहेत ला हा लांब पडते आम्हाला एकापरी दहा किलोमीटर पडते पण तरी ते शाळा इथून एवढ्याच चांगली आहे कीनी नाही त्याच्यामुळे ते इथच टाकले.
हो ना आमच्या गावातही असतील ना तुमच्या गावचे काही सकारमध्ये
होव काय सहकार विद्यामंदिर
हम्म.
कोणत सहकार नाही ते मी जे तेच आहे का सहकार विद्यामंदिर?
नाही दानापूरला
हा ना शाळेचं नाव तेच आहे.
हा हा.
पण हे एकदम मी तुम्ही सहकार म्हटल्यानंतर कीनी मी तुम्हाला हे नाव जे सांगितलं मला हे दानापूरच नाही माहिती बरं.
हे मला वरवटचं नाव माहितीय पण मग मी एकदम चूपच बसली. त एकदम मी चुपच बस. सहकार म्हटल्याबरोबर प्रिया तू सगळंच बोलून टाकली.
म्हणून म्हटल एकदम हा ओके तिथं त्याच शाळेचं नाव हे आहे ना. सहकार विद्यामंदिर चांगलंय म हा वरवटलाय तेत म्हणजे माझ्या मामाची मुलं हा माझ्या मामाचे मुलं होते कीनी म्हणून ते नाव असं. पूर्ण डोक्यातच बसलेलं आहे हम्म हम्.
मामा वरवटंले असतांत ते
नाहीं तसें मामा संग्रांम बोडख्यांला असतांत पणं अ त्यांनां संग्रांमपूरपेक्षां वरवटच्यां म्हणजे शाखां सातपुडा हे ते चांगलं आहे की नाहीं सहकांर विद्यामंदिर तरं मंग मुलं तिथंच येतातं गावांत. स्कूंल बसं असतें त्यां शाळेच्यां समंस् सातपुढेची आहे लगे ते सहकार विद्या मंदिरची आहे मं आतां जिच्यांत ऍडमिशन करांयची असं येते तेे स्कूंल बसं येते.
हां
हम्मं तूंचं पांय
तेचं आहे नां इथं शाळां म्हणजे वरवरची शाळां इथं आहे.
हांव कायं
हम्मं कायं कार्यक्रम असले की जास्तं इथे नाही होतं वरवटलेचं होतां.
हांव कायं हे मलां माहीत नाहीं हे तुम्हीं सांगितल म्हणूंन नाहीं तरं एकदंम मी त्यां शाळेचंच नांव हे केलं आणि माहिते कायं असं म्हणतांत या सेंट पॉलची एक अ हे सिल्व्हर अडतं हांय की नाहीं एक जळगांव जामोद ले आहे म्हणतांत सीणंपॉल आणि एक लागे अकोटले अशा ह्यां तीनं शाखां
हांव
असं ऐकलं बांई मलां कन्फार्म नाहीं माहिती बरं
हो आहे नां म्हणतांत नां
हं म्हणजे अशा तीनं शाखां असते म्हणतांत जसं मंग आतां हे अनं आणखी एक कशी नां मं यां सहकांर विद्या मंदिरची कुठं ना कुठं.
ते कुठं आहे ते एवढं नाहीं माहित जळगांवले आहे की कुठं आहे तरं
हांव नां जेवणं वगैरें झालं.
हांव जेवणं झालं खूंप वेळंच
होव नां यां कार्या ॲपच्यां नं जेवणं ही लवकरं करावं लागते अनं हे एवढां पाऊस येतंय पणं सगळें जणं फोनवरं लागेल आहेतं नाहीं असं वाटतं झोपून रांहू
हे एक कामं बरं आहे नां मंग रिकामं बसल्याने पेक्षा
कांलपासून जे असं ते खरंच नाहीं पाहिजे असं
ते आपलं स्वंतःचं कामं स्वंतः चं करां मोबाईल घेऊंन बसां ते
हां हे कसं तांई आपणं आतां असं बोलतं आहे की नाहीं एक तरं तुम्हांला नाहीं माझी ओळंख मलां नाहीं तुमंची ओळंख असे नवाळ्यां व्यक्तीस संवाद करतांनी विचारं करूंन करां लागते
ते तरं आहेस पणं तरी प हे नां की बां अनोळंखी व्यक्ती सोबंत आपणं बोलतं आहे
हां ते तरं आहेचं पणं कधीं आपणं भविष्यांत भेटूं किंवा नाहीं भेटूं
हां मं आतां कुठं गेलं हम्मं आतां कुठं असलं कि ओळंख होते पणं हे थोडी माहिती असते की आपणं ह्या व्याकती सोबतं बोलेल हांव ते माहितीही नाहीं नांव पणं नाही माहित
हां हे ऍप सुंरू व्हायचे अधूंन अगं आधी कि नाहीं आम्हीं सहां तारखेलां लग्नांहून आलो मंग लग्नांहून येतां येतां त्यां ऍटोतं एक ताई होती सगोड्यांची हागी होती ती मंग हागे म्हंटल्यावर मंग मी दुसऱ्यां दिवशी सहज कार्या ऍपमध्यें आली मंग म्हटलं कांव तांई ते एक म्हटलं सगळ्यांच्या हागी ते आमच्यां संंग ॲटोत आल त्यां म्हणतांत मी त्यांना कृषम बूते भवतेक यां पूनमंतांई इंच होत्यां कायं कायं माहिती म्हणजे असं हागे म्हटल्यांवर थोडंसं असं कन्फ्युज मी त्यां ताईलां नांव नाहीं विचारू शकली म्हणजे असं पणं
नाहीं सोगड्यांले जास्तं हागे आहेतं सोगड्यांले पणं हाग्यांत जास्तं दानांपुरली आहे म्हणजे आमच्यां बारी समाजाचे जास्तं आतां ते तुमच्यां गावं कोणी बई आहे की नाही जी माझ्यासोबत बोलते त्या बईण
हा हो
तर तिची ओळख आता निघाली किथ मी सोगड्यायची आहे म्हणे क बाय मला कधेलाय वार खेळला ी म्हटलं
काय आखरे आहेत का अनुराधा तई आखरे
ह
हा तर मी त्यांची सूनच आहे हचछा हम्म
ल सकाळी
हा काय फक्त आमची आता आम्ही कसं ह चार पाच घर आहेत ना आमचे आ आम्ही घरातले कॉल करून झाले आ ता उर्वरित कॉल जे समज नं आता तुमचा मेसेज पाहाला बर मी एक, दोन वेळा ग्रुप वर पाहाला. पण तुमचा टाईम आणि माझा टाईम कसा अटॅच नाही झाला. पण मग आता हे कॉल राहिली म मिंटला आज कम्प्लीट कराव
हम्.
म्हणून मग मला हे तिकटताही येत की नाही प्रियंका तिखटताही त्यांनी दिला हा नंबर कि म जस मला येऊन गेला हो त्या तईचा फोन तू करून बघ म्हणतट ठीक आहे मटल करून बघतो आणि त्यातईचेन माझे की नाही अ म्हणजे त्यांचे झाले होते पाच कॉल समज पाचवा कॉल माझा कटला म्हणजे त्यांच्या जनी कटला तो काय मी त कोून पण माझे झाले तीन म्हटलं तुम्ही माझ्यासाठी थमा लागत होतं की म्हटलं माझ कशी दोन कॉल झाली असते तर ते चुवीित झालीस ते वाटल मगात अवघं माझ्या लक्षातच नाही आलं. ते असं वाटते आपण आता बोलून राहिलो तर मग असं सोबतचा विषय नाही म्हणत बरं. कोणाला काही असं हे नसते, पण असं वाटते मग तुमचेही कॉल होऊन येतात माझेही होऊन येतात.
हा.
कमीत कमी एक दोन तरी होऊन येतात मग.
हा म आता कस त्याचा कॉल आला आपण म्हणतो त्याला लाव म्हणून मी करतो असंच केलं मी. तुम्ही स्वतःन मी स्वतःहून केेलेच नाही मागच्या आलं पण मी स्वतःहून नाही. गेले माझे सगळे खाली गेले पण एवढे पैसे आले म्ह मग दोनशे काही छप दोनश ते चाळीस रुपये कि त्रेचाळीस काय रुपयाेले मला ह वागचे खली गेले का सगळे ज मी कोणालेच नाही लावला ह.
याच्या आधी जे कला लि
हम म्हणजे कॉल उचलले मी फक्त मी लावलेली.
हा ओ काे नाही मग जसं याच्या अगोदरच ऍप आल होतं का तुम्हाला एक दीड महिन्याच्या आधीच असं म्हणतय मी.
हा
हा
मग ते पनम न सांगितलं की आहे काय म्हणे तुम्ही म्हटलं मी का डिलीट म म्हणे तू कान मारली म्हटला पग मी एवढं थांबा मी इन्स्टॉल करून पाहतो डबल उपकरण करतो.
होा ना मग झालं काय.
चालू झालं माझ.
होा ना चालते तसं आहे ना.
हो.
हो मलई कोरा लागतर त साध. कोन की दोन दोन मोबाईल समज त्यांचा त्यांनाच पाहिजे ना. आता या ॲप मुळेन काय झालं दोन चार दिवस तरी मोबाईल माझ्या जवळ दोन्ही आहे.
हो ना कॉलला क मेसेजला.
हा याच्यातून आता याच्या समज माझ माझ नंबर दुसर कॉलऊन राहिले आणि ऍपवरून मी त्यांच्या मोबाईलवरून बोलून राहिली म्हणजे प त्यांच्या मोबाईल ममध्ये य
ह.
म्हणजे ते समोरच्या माझे कॉल कसे असे खाले चालले असे म्हणजे रिंग रिंग बेल वाजूनच राहिली ना
ह् हम् मग तेला सांगून द्यायचं ना.
नाही मग ब्यास हा मी त्या.
मेसेजवर मेसेजवरच टाकून द्यायचं या नंबरवरर खरा आम्ही
हा हा.
हम्म.
ख
खूप जण
हा एक खट्टा केलेतच चालतात की पाच दहा मिनिटं थांबून केले चालतात दोघींनी एकामेकीला पण
हा चालतय. आम्ही तसच केलं नाही नंतर आम्ही तसच केलं. का
म्हणजे याच्या नंतर काय लगेच नाही.
नाही लगेच नाही केलं आता आपण केलं तुम्ही मी केलं असं केलं मग नंतर मला संध्याकाळी याला. असं केलं. दिवशी दोन तीन तीन वेळ केला आम्ही सकाळी तर दोन वेळ केला आम्ही एकाद
हा मग तुम्ही मग तुम्ही सध्याचा एक एखादा कॉल कोणाला करा
ठीक आहे ना परतून पात.
अन मी परत तुम्हाला करते. म्हणजे तुम्ही मला कराल मी तुम्हाला करते.
चालतंय ना.
म्हणजे तुमचेही कॉल होऊन येतात माझेही होऊन येतात.
चालते चालख तर पुनमचे खूप लाग आहेतील लमपा.
बरं ठीक आहे मी आता या तैला करते मग जस हा त्या पूनम तैला करते सध्या मग त्यांचा झाला की तुम्ही मला म्हणजे मी तुम्हाला साधा फोन करतो तुम्ही कर सांगत तुम्ही करा नाही तर मगी करतो.
ठीक आहे ना.
म्हणजे तुमचेही होऊन येतात माझ्याहीहऊन येतात आणि त्यांच्याही होऊन येतात.
हो आता पाहते ना माझे किती झाले काय.
हा ठीक. हा तसे तुम्ही म्हणता ना स किती सव्वीस कि सत्तावीस हा ठीक आहे ठेव.
तिकडून कट करा ना.
कटच नाही होऊन राहिला ना ताई.
मध्ये इकडून नाही पटणीऊ राहिला मध्ये इकड.